हा ताई हा येतोय ना आ वाज.
हो येतोय आवाज तुमचाही आवाज येतोय बोला.
हो तर कोणत्या विषयावर बोलायचं आपण आज?
हम्म तुम्हीच ठरवाना.
आं तर आपण महिलांच आत्ताचं जीवन आणि आधीचं जीवन कसं होतं त्याच्यात कसा फरक पडला त्याच्यावर बोलूया आ
हो हो हो नक्कीच बोलू हो हो.
पण हे दोन्ही काळ बघितलेले आहेत.
हो बरोबर.
वे आ आधीचा काळ पण बघितलाय न आपल्या समोर समोर बदल झालेले आहेत हे नाही. का तर त्याच्य च्या मध्ये आधी जशी आपली आई अगदी डोक्यावर पदर वगैरे घ्यायची तिला शिक्षणा साठी तिला नाही म्हट ल गेलं नाही का. अ शिक्षण बंद करून घरातच राहायचं महिलांनी सगळे घरातलेच काम करायचे फक्त आणि डोक्यावर पदर घ्याय चा आणि तसे काम करायचे पुरुषांच्या समोर जायचं नाही. नंतर जास्त बोलायच नाही. अजून खूप बंधन होती म्हणजे जास्त जोरात हसायचं पण नाही असं एक बंधन होत महिलांवर. ह आणि सीमित राहायचं म्हणजे घरात घरामध्येच राहायचं बाहेर जायचं नाही जास् त तर अशा प्रकारच पूर्वी वातावरण असायचं आणि खूपच कमी महिला शिकायच्या की ज्यांच्या आई वडील शिक कलेले आहेत. आणि त्यांना खूप भीती असायची म्हणजे एक सामाजिक पगडाच असायचा.
हो हो.
सामाजिक पगडा असायचा किथ जायचच नाहीये आपल्याला बाहेर त्यामुळे मग घरातच त्या काम करत राहायच्या. आणि मग आता मग कलाकुसरीच्या वस्तू बनवण किंवा घरातल्या गोष्टी करणं घरात- भांडे करणं. स्वयंपाक. करणं घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं. अशा प्रकारचं. जीवन मला च्या महिलांच आठवत.
हो हो हो मला तसच आठवतय की आधीच्या महिला होत ना त्यांना फक्त चूल आणि मल. ह्या दोनच जबाबदऱ्या त्यांना दिलेल्या असायच्या. म्हणजे घरात तू स्वयंपाक कर जेवण बनव. आणि अ मुलं सांभाळ. मेन म्हणजे घराची सगळी साफसफ सफाई करायची धुनी भांडी सर्व -सर्व कामं घरातल्या महिलेनीच करायची म्हणजे पूर्वीच एक एक तरी माणूस असा दिसलाय का? की ज्यांनी आपली मुलं सांभाळली. मुलांचं काही मुलांना खाणं पिणं त्याची काळजी घेतली. अस नव्हतच ना पूर्वी पूर्वी -ह्या सगळ्या जबाबदार बाईकडे. आणि बाहेरची जबाबदारी जी होती. ती सगळी माणसांकडे अस असायची म्हणजे बाहेर नोकरी करण अ.. घरच्यांसाठी पैसे कमवून आनन. हं.. असं किंवा मग प्रवासाला कुठे जायच? अस असेल. तर घरातला कर्ता माणूस असायचा. त्याच्या बरोबर त्या बा.. बा बाकीच्यांनी फॅमिलीनी जाण
हो.. आणि त्यांना मग काही त्यांना शिक्षणाच्या वाट्याच बंद करून टाक टाकलेल्या असायच्या त्याच्यामुळे मुली शिक कायच्याच नाही जास्त? आणि कमी शिक शिक्षण झालं की लग्न करून देणे. येवढच त्यांच असायचं फक्त. म्हणजे अगदी लहान वयातच मुलीं जे लग्न होऊन. लहान वयातच त्यांना मूल पण व्हायचं. म्हणजे शारीरदृष्ट्या पण ती तयार नसायची? तो पर्यंत ती मुलाची आई होऊन जायची. आणि तिच्यावर जबाबदारी पडायची. तर त्याच्यामुळे असे खूप प - अ प्रकार होते. महिलांच्या बाबतीत की जे अ.. हळू हळू काळ जसा पुढे जात गेला. तस मग काही काही अ जे आहेत अ.. आपल्या महिला आहेत. काही किंवा क्रांतिकारी महिला आहेत. तर त्यांनी थोडं थोड करून शिक कण्यासाठी सुरुवात केली. नाही का? आणि मग नंतर तर म हळू हळू मुली शिकायला लागल्या आणि आता मात्र मुली अगदी मुलांच्या बरोबरीने किंवा मुलांच्या पुढे गेल्यात.
हो बरोबर हो हो हो
आता बऱ्याचश्या उच्च पदस्थ सुद्धा महिला दिसत आहेत आणि सगळेच क्षेत्र असं कुठलंच क्षेत्र राहिलं नाही की जिथे महिला काम करत
हो बरोबर
सगळ्या ठिकाणी महिला दिसायला लागल्या पण त्याच्यामध्ये काय झालं ते महिलाच ते डबल जबाबदारी झाली म्हणजे तिने कमवाय तसपण आहे शिकायचं पण आहे कमवायचं पण आहे आणि घरातली जबाबदारी पण घेई ची आहेअस किंवा घराच समजा ई एम आय भरायचा आहे तर घराचा हप् काआहेत कर्ज आहे कर्जात त्या आहे या सगळ्या पण त्याच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या पण यायला लागल्या म्हणजे काही महिला तर तेच म्हणतात की मग आधीच बरं होतं की काय की आधी फक्त घरातली जबाबदारी असायची बाहेरचे पैसे कमवण्या ची नसायची पण असं नाहीये त्याच्यामध्ये पण काही गोष्टी होत्या की ज्या खूप आत्मसन्मान नावाची गोष्टच नव्हती महिला नना फिरून हं त्यांच्यावर अत्याचार अत्याचार झाला तरी बोलायच नाही च त्यांनी किंवा अगदी आज म्हटल तर सतीची प्र प्रथा होती की नवरा जर समजा वाआ अ गेला तर त्याच्याबरोबरच सती जायचं इतक्या क्रूर अशा प्रथा होत्या नाही का. म त्या आ हळूहळू बंद होत होत होत आतापर्यंत आता महिला सगळ्या क्षेत्रमध्ये दिस कात सगळीकडे काम करतात आणि सक्षम रित त्या काम करतात नुसत असं नाही क त्यांच व्यवस्थापन कौशल्य आहे हे किंवा सगळं सांभाळून घेण्याची जी वृत्ती आहे. किंवाेनसिटि्ह पण आपण तर. तस त्यांची. सजगता आहे. तर अशा प्रकारे महिला. सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असल्यामुळे आता. महिलांना खूप चांगला. अ रोजगार पण मिळतो आहे. आणि नोकऱ्या पण मिळतात.
पूर्वी कस होत की. अ घच्या म्हणजे माणसना वगैरे वाटायचं, किंवा मुलींना शिकवून पण काय फायदाय कारण शिकल्या जरी मुली. आणि पुढे नोकरीलाही लागल्या. तर जो पैसा येईल तो ति लग् करून दिलं तिच्या सासरीच तो उपयोगात पडेल. आपल्याला काय उपयोग व आपण उगच तिच्यासाठी. पैसा खर्च करतोय. असं आणि मुलांना शिक शिकवलं जायच, मात्र कारण तो पुढे नोकरीला लागला, पैसे कमवायला लागला. तर तो आपल्या घरात. साठीच त्याचा उपयोग होईल. असं वाटायचं त्यांना त्याच्यामुळे महिलांना. मुलींना जास्त शिकवल जायच नाही, लवकर त्यांच लग् करून द्यायच, त्या बिचाऱ्यावर लवकर जबा येऊन जायच्या सगळ म्हणजे त्यांनी जे जे त्यांनी स्वप्न. स्वप्न पाहिलेले अस. किंवा आपण शिकुण सवरून मोठ. ठे ववं काही. पण छान नोकरी लागाव. पैसे कमवावे ते सगळं सो स्व्न विचारांचे स्वप्नच राहून जायचे. हम् पण मग हळूहळू कसा. काय बदलत गेला. तस तसे त्या महिलांना म्हणज. मनातून तर वाटयचं, - ह की आपण, शिकायला पाहिजे होत. मग हळुहळू त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवायला सुरुवात केली. पण त्यांच्या मुलींनी, त्यांच्या मुलींना शिकवायला सुरुवात केली, असं करता करता ते अ उच्च शिक्षण सर्वोच्च शिक्षण असं
हो, आणि कस झालं की आधी खूप मुलं पण अस आहे कि, त्याच्यामुळे कोणाला तरी थांबवाव लागायच शिक्षणाचा खर्च पेलवायचा म्हणून, तर मग कोणाला थांबवायच तर मुलीला थांबवायच. असं ते गणित होवून गेलं होत. पण आता काय झालंय मुलं- पण कमी आसतात. एक किंवा दोनच असतात. त्याच्यामुळे सहज शक्य होत त्याच्यामुळे मुली मुल आणि मुलींमध्ये आ भेदभव राहिला ना, ह क मुलाला- द्या मुलील मुली खूप चिकाटीने काम करत असतात अभ्यास करत असतात आणि सगळ्याच, दृष्टीने मुलींना शिकवलेलं हल्ली पालक जे आहे ते जेवढं पाहिजे, तेवढं उलट मुली नाही म्हणायला लागतात. एवढं शिकवतात पालक आता तर हा. तेवढ्या प्रकारे आणि आता सध्या नोकऱ्यांमध्ये पण संधी खूप तयार झाल्या. किंवा स्वयंरोजगार करतात. मुली त्याच्यामध्ये संधी तयार झा फक्त असं आहे की, तिच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये अस. आता लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजे पूर्वी पण महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत होत्या आणि आता पण आपल्याला दिसत की महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच करतात. असं एखादा मोठ ठा आजार आला तर नाही तर पहिल्यांदा ते घरातल्या सगळ्यांची काळजी घेतात आणि मग स्वतःची काळजी घेत. तात तर त्याच्यामुळे ह. त्याच्यामुळे आरोग्याच्या संदर्भात मात्र महिलांनी साक्षर होणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये सक्षम जर झाल्या तर मग त्यांना पुढे काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. अस हा तर त्या गोष्टी ज्या आहेत. ना त्या महिलांनी समजून घेतलं पाहिजे आणि खूप जास्त व्यवधान जे आहे ते खूप जास्त जबाबदाऱ्या वाढवून घेण आणि त्याच टेन्शन घेणं. आणि मग त्याच्यातून वेग वेगळे आजार तयार होण. तर हे जे आहे ना आणि कमकुवतपणा नाही म्हणता येणार. पण शरीराची ठेवण आहे ना शेव टी तर त्या गोष्टी तिच्यामध्ये होणार आहेत ते बदल होणार आहेत. ते हार्मोन बदलणार आहेत.
हम् म्हणजे कस आहे माहिती का महिलांनी महिलांनी पण आहे ना आता म्हणजे जस आप ण फॅमिलीची काळजी घेतो सगळं ठीक आहे बा मुलं मोठ ठी होईपर्यंत पण एकदाचे मुलं थोडे मोठे झाले का त्यांना त्यांच्या त्यांन च्या जबाबदाऱ्या वाटून द्याव्या मुलाना प्रत्येकाने बा घरातली एक एक जबाबदारी वाट टून घ्यावी असं म्हणजे मग तिला पण स्वत ता कडे लक्ष द्यायला वेळ मिळेल ना. आणि मग अ अशा पद्धतीने तिला ज वेळ मिळाला तर ती सुद्धा सकाळी छानपैकी ऐक ना सकाळी छान पैकी मग मॉर्निंग वॉकला जात जाईल. थोडा व्यायाम करेल अ स्वतःच्या तब्येत तिकडे मग अशा पद्धतीने आपोआप लक्ष दिलं जाईल मग ती अ म्हणजे तिला स्वतःला फ्रेश वाट वाटेल जरा मैत्रिणींमध्ये वगैरे फिरली
दोघेजण स्वयंपाक करतात दोघ जण स्वयंपाक करतात दोघं जण जेवणाची तयारी करतात दोघ जण जर नोकरीला असेल तर ते सगळं करावंच लागतं हल्ली यामुळे ते थोडीशी सुधारणा झालेली दिसते. ते आहे की पुुरुष सुधा महिलांना आता घरकामा म ते मदत करायला लागलेले आहे एक अस त्याच्यामुळे अ बऱ्यापैकी समानता झालीय पण काही क्षेत्र मात्र समानतेपासून वंचित राहिलेले आहेत. तर त्या क्षेत्रांमध्ये थोडसं काम करण्याची गरज वाटाय लागली तर चांगला आपला संवाद झाला तुमच्याशी बोलून छान वाटलं
हो खरंय तुमचं म्हणणं मलाही पटलं ते महिलांचे सक्षमीकरण व्हायलाच पाहिजे तुमच्याशी बोलून खूप छान वाटले धन्यवाद.
हो